हॅलो. हॅलो. आवाज येत तोय माझा?
हा. येतोय येतोय.
हा का तुमचा
माझा आवाच येतोय का तुम्हाला? हा मी तुमचा नंबर तुम, तुमचा नंबर टाकला तर त्याच्यात ते असं आलं, की युजर आर नॉट ऑन बोर्डिंग.
हा ते एखादा नंबर चुकीचा टाकला असेना तु.
हो का. मग परत ट्राय करा तुमचा कॉल झाला की, मी ट्राय करतो इकडून.
हा तुम्ही झाला का मग वापस करून घेईल एकदा मग.
ह कॉ कॉल कॉल रिसीव्ह केले असेल ना तुम्ही याच्या पहिले.
हा केलेत ना मी. केलेले आहे.
हा मग माझं काही चुकलं असेल. चालतय.
बाकी काय पाऊस पाणी आहे का नाही तुमच्या इकडं?
हा पाऊस पाऊस होता मगाशी. आता जरा थांबलाय थोडा.
अच्छा.
तुम्ही कुठं राहता?
आम्ही धुळ्यात राहतो. महाराष्ट्र धुळे.
अच्छा धुळेच आहे का तुम्ही. ओके. हा आम्ही पुण्यात राहतो आता सध्या. आम्ही जळगावचे. पण पुण्यात पुण्यामध्ये ईथं आळंदी साईडला हो हो.
काय चांगलं आहे. तुम्हाला ट्राय करा म्हणलीत. तुम्ही या ट्रॅफिक सारख्या जागेमध्ये राहीलात का जास्त? अपारमेंट बीपारमेंट मध्ये नाही.
हो-हो, हा.
क ते तुम्ही फिरायला बिरायला गेले होते का कुठं, आ?
हा म्हणजे फिरायला असं आळंदीत बरेच मंदिर ये छान- छान.
हा सांगा बरं मला थोडं त्या मंदिरा बद्धल
आ,
कुठं -कुठं, कुठे गेलेले म अशी
हा मंदिर आहे इथं. तेच आळंदीचं मंदिर तुम्हाला माहितचं ये, ते तर पूर्ण महाराष्ट्राचं ते. फेमस ये आणि आता ते पालखी पण होती, पंधरा दिवसापूर्वी आणि आता काल आषाढीएक दशी होऊन गेली, त मग तसं गर्दी भरपूर होती, हं आणि पुर्ण महाराष्ट्रातून लोकं येत-जात राहतात त ते बसमध्ये बी बऱ्याचदा गर्दी असते.
हो,
हा आणि इथं ते
शेती, शेती आहे का तुमची?
हो शेती आहे ना गावाकडे खेडगाव, गावला.
काय लावतात म्हणजे काय पेरतात तुमच्या तिथं?
हा- हा जास्त करून आमच्याकडे केळी लावतात. आणि केळीच्या, व्यतिरिक्त मग कापूस, मक्का हरबरा, सोयाबीन
त्या आमच्या आज्जी इथे सातत राहतात, हम्म. आमच्या शेता सारखंच म्हणजे.
हा, तुम्ही केळी पण लावता क?
दादु कुठे आहे? आ,
केळी पण लावता तुमच्याकडे धुळ्यात?
हा म्हणजे आज्जी, आमच तिकडंच ये. तापी जवळ येते, ते नंदुरबार जवळ तिकडं आहे.
अच्छा, म्हणजे नंदुरबारच्या साईडने आहे का तुमची शेती?
हम्म,
किती एकर ये शेती तुमच्याकडे?
दहा.
अच्छा, आमच्याकडे चार एकर ये.
हा आमचे सगळे म्हणजे माझा वडिलांचे भाऊ आहे ना आशे मिळुन दाहा. सगळे आमचे माये काका, बिया आहेत ना, माझ्या पप्पाना तीन भाऊ ये. आमचे सगळे शती माये पप्पा करतात.
अच्छा- अच्छा.
एक
हा- हा, हां मग तुम्ही काय जॉब करताय सध्या का कॉलेज चालू आहे?
कॉलेज चालु इंजिनिअरिंग ला ये मी.
अच्छा, कुठंल्या वर्षा ला इंजिनिअरिंगच्या?
फर्स्ट इयर ला आहे, पहिल्या वर्षा.
अच्छा अच्छा मग धूळ्यालाच ये का ॲडमिशन
हा इकड नगाव म्हणून गाव ये. तिकड कॉलेज
अच्छा हा हा, ते धुळ्याच कुठलं कॉलेज ये फेमस
ते मग आताच सध्या तर ए सी केम ला ये. सध्या म्हणजे एक नंबरला ये ए सी केम
अच्छा
अ दोन नंबरला हाय. तेसं सगळीच हा दोन नंबरला एस एस सी पी एस, तीन नंबरला लगेच जैन येतं.
ओके म पुण्यात कधी येणारव काय असं
जेवण बीवण काय केलं होत दुपारी, आपण स्वतःच
जेवण आं
आमचं पुण्यात कोणी नाय म्हटलं जास्त करूनं
अच्छा नाय असं मित्र वगैरे, किंवा काय असं फिरणे म्हणून
की मंग ते यायचं होत फिरायला.
हा हा
बघुक आता थोड्या दिवसानंतर
हां जेवण दुपारी, आज रयवार होता ना, वरण, भात त आणि बटाट्याची भाजी, चपाती असं होत दुपारी.
आमच्या घरी पण ते वरण भात बट्टे
अच्छा, आपलं जळ टिपिकल जळगावचं जेवण होतं म्हणजे
हा
हा हा ते फेमस ये ना जळगावचं, भट्टीचं जेवण म्हटलं की,
वरण बट्टी फेमस ये.
हा धुळ्यात चे बरेच लोक य, आपले पुण्यामध्ये
म्हणजे धुळे, नाशिक म्हणजे, नाशिक, नाशिकला पण खूप जण गेलेले ना
हा नाशिकला बी भरपूर ये. पुण्याला बी भरपूर ये, आता आमच्या ऑफिसमध्ये माझ कलीक एक तुड्याचा हाय, हा हा
गेलो होतो नाशिकला
अच्छा
तिकड फे फिरलो बिरलो थोडसं
हा हा
सिटी सेंटर मार्ट ये, मार्टनंतर ते एक नवीन जागा आलेली ये ते मोठ्या गणपती ये तिथं, थोडा वेळ, थोडे दिवसं घेतलं मग येऊन लागलो घरी आता, इकडं वनीकड जायचंय ना
अच्छा
एक जर व
ऑफिस मध्ये बरेच लोक आहे तोडायचे.
हम्म. हो खूप सारे जण गेलेले आहेत नाही का खूप सारे जण गेलेले पण तेव्हा
हा हा.
हा ना.
हां बरोबर.
अच्छा.
म्हट बघा येणं-जाणं नाही त्यांचं सगळं जे नातेवाईक
अच्छा अच्छा. हा पण मग आता कॉलेज संपलं की जॉब साठी एक तर पुणे किंवा नाशिक. ते मे म्हणजे शिकवणार तित नव.
हा इंटर्नशिपला आला.
हा हा आता कुठलंच कुठ
मी इलेक्ट्रिकल घेतले ए एनटीसी.
अच्छा एनटीसी घेतलय. कुठलं घ्याय जर इंजिनिअरिंग करायच असेल आता मा मुलगा सातिला आहे इंजिनिअरिंग करायचं असेल तर कुठल अ हच्यात करायला पाहिजे आता. आता कसं आहे सगळं पुढे चालून ए आय टेक्नॉलॉजी येणार आहे ना.
हा मी विचारलं होतं मला म्हणजे विचारलं होत तर ते म्हणे काहीपैकी हे पण कॉमपुटर नको खूप शब कॉम्प्युटरला कॉम्पिटिशन आहे‌.
हा कम्प्युटरला कॉम्पिटिशन खूप आहे. कारण की छोटे-मोठे कोर्स करून पण लोक तिकडे घुसतात ना.
हां म्हणून सांगितलं कॉम्प्युटर नको घेऊ. दुसरं काहीतरी घे मग तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते विचारलं ती सांगितलं होत ते इलेक्ट्रिक मध्ये इंटरेस्ट मला मॅकॅनिकल कोणी सांगितलं मॅकॅनिकल घे. बचत नाहीये. मग इलेक्ट्रिक गाडीमुळे मग त्यांच्या सेन्सरनणून सेन्सर सांगितले. की इलेक्ट्रिकल रुमे की नाही पप पुढे जाऊन चालत काही की इकड बिकूच शकतो आणि इकडे पण राहू शकतो. म्हणून दोघेकडे राहु शकता कोण टेन्शन नाही.
हा बरोबर.
हा एन टिसी.
हा आणि काय कम्प्युटर करायचं असल तर इंजिनिअरिंग नंतर बी छट-मोठे कोर्स केले तरि ते आय टी मध्ये घुसतायच, ह ना?
हां हा
हा
हो. तसा त स
अच्छा.
हा. प मी ती काय म्हणजे ज्या कॉलेज ऍडमिशन कर त्या सरन ओळखीचे त्यांना पण विचारलंत तूला कोणी सांगितल.?
अच्छा.
तुम
रा तर कसं, इकडे नाही तिकडं लागून जाईनच दोघ त
अच्छा अच्छा.
पण मी सांगू तुम्हाला दहावी नंतर डिप्लोमा करायला ला बार कराय
नाही आणि, इ इलेक्ट्रिकला बी पण बह डिमांड येणार आहे ना पुढे इलेक्ट्रिक गाड्यांना. जसच आता, अ हा चार्जिंग स्टेशन व्हायला लागतील तस तसं गाड्या लोकं अजून परचेस करतील,, काही काही लोकांना पण मग चार्जिंग स्टेशन मुळे लोकं घेत नाही.
हा बरोबर, आणि येणारं सगळं इलेक्ट्रिकच येणारे ना मग.
हा आणि जसं, पो जसं पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपच्या बाजूला एक त्याने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ओपन केलं, की मग ए केलं की मग,, बागरेच लोकं करतील तर मग गाड्यांच सेलिंग पण वाढेल पुढे. हां.
आवडलं तुम्हाला,, बोलून जा तूम्हाला मला कॉल करून
हां मी कॉल करतो लगेच,, हां ठीक आहे ठू का?